हा.
हम्म झाल का जेवण?
हो जेवण झालं, तुमचं झालं का?
हा झालं ना जेवण, की म झोप
ह. अच्छा.
हा आहे मग मी पण
हा झोपला नाही आता, अजून. अ
हम्म.
हम्म.
झोपव आता
ह, मग काय आता काय झालं ते कॉल केला होता का? मग तुम्ही त्या दीपक दादांना.
नाही न, ग त्याने उचललाच नाही. लावू नंतर
हो लावू नंतर, मी श्रद्धाला केला होता तर श्रद्धा बोलली की अ
संध्या -दुप ते सरांना केलता, पण ते सर स्कूलमध्ये होते म्हणे, कॉलेज मग आता हा, चार वाजता उचलतील, म्हणे ते.
अच्छा! श्रद्धा ला तशी बोलली मी, व्यवस्थित. पाहते म्हणे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे, करते म्हणे मी व्यवस्थित.
तेच ना, हा.
हम्म.
पाहू च मग आता.
हो ना, बस, व्यवस्थित आहे सगळं.
हम्म. पॅकिंग चालू आहे चांगली.
पॅकिंग आता पॅकिंग तर थोडीशी झाली, थोडी ऱ्हाली असं चालू आहे आमचं
हम्म. आणि मग काय -काय घेतलं? मग खायला वगैरे.
खायला, लाडू घेतले, रव्याचे घेतले बेसन चे घेतले.
अच्छा.
चिवडा, घेतला.
हम हम हा.
पालकपुरी घेतली, तिखट. ती राहते ना, चार- पाच दिवस. हा.
भाजी पण घ्यायची आलूची ती पण राहते खूप दिवस
नाही तर थोडं कसं ऊन तापते पावस येत त्याच्या मुळ नाही राहणार म्हणून असं हेि घेतले
हम्म हम् हम
शेंगदाण्याची चटणी वगैरे सोबत
अच्छा. मग काय तर, होऊन जात तेवढंच.
हो ना.
फिरण होतो ना, तेवढंच.
हो ना.
हम्म.
हम्म हम्
काय म्हणत बाकी
काही नाही ग हता ी उ झोपली थोडा आराम करराव
हम्म
ग पुन्हा पी उठली कि ल होते
चालू होतात काम हो बरोबर आहे
हम्म
हम्म हम् काय म्हणतात एखादी रेसिपी सांगा तुम्ही तुमचं काय म्हणजे स्पेशल कोण त स्पेशल जी असेल ती सांगा
त मिशल तर काहीच नाही बाई आता आपलं का आहे मला आता सून आली माझी सूनच करते हम्म
तेच ना बरं मग
हो ना
हम्म आता रेसिपी विसिप्या मग तुम्हाला काही आठवत पण नसेल जास्त
आता नाही जास्त काही करत मी आता तीच बनवते ना
हम्म ते भोपळ्याची कसे करतात पराठे तुम्ही
ब बोप्याचे पराठे
हो
अ हे भोपा धुऊन घ्यायचा
हा हा हा
शिसायचा बारी
हा
जास्त बारीक पण नाही खेसायचा थोडा झाडसार खिसून घ्यायचं
हा हा हा
त्याच्यात हिरवी मिरची वगैरे कट करायची कांदा लस सन जिरो
अच्छा
हा थोडीशी म गव्हाचं पेठ आणि थोडं बेस
अच्छा
हा त्याच्यात मग चटणी ह मीठ सगळं मिक्स करायचं आणि कणकेसारखं हे करायचं गोळा तयार करायचा
अच्छा
हा आणि मग थोडं लाटायचं धाप आपण धापडे करतो ना तसं आणि तव्यावर तेलात मस्त फ्राय करायचं
अच्छा हो माहिती मस्त लागतात.
हा क त्याच्यामध्ये दही टाकलं तरी चालते थोडा बा भोपळा हा आमखर मध्येच येतो मग छान लागत
छान लागत असतील ते
हा त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी वगैरे करायची
हम्म
हम्म
ब
नाही
ब ते मी तेच म्हणत होते आपण चाललोय फिरायला तर मग ते करून घ्यावे
हा भोपळ्याचा शिरा पण छान होतो ना
हो शिरा पण छान होतो, पण इकडे कोणाला आवडत नाही ना तो शिरा कोणी खात पण नाही लवकर हा आपलं माहिती नाही का कसे नखरे असतात ते नवऱ्यां हे खायचं नाही ते खायचं नाही हा
हो ना
मग काय तर तुम्ही त्या गुरुद्वारात गेल्या होत्या का नांदेडच्या
हो खूप वेळ वर्ष झाले त्याला मला जायचंय नवस आहे ना माझा तिथला पण
नांदेडचा
हो ना
अ काय नामसे अस
काही दुसरं काहीच नाही अभिला दर्शनाला आणाल म्हणून
अच्छा
हम्म
हम्म हम्म हम् मग काय त फेडून घ्यायचं एखाद्या वेळेस
हो ना आता त्याला वेळ त्याला वेळ मिळायला लागतो जाऊत म-
ते अ अमृतसरला पण जायचं ना गोल्डन टेम्पल आहे ना तिकडे
हम्म
हम्म तिकडे पण छान आहे ते
हो ना
हा
हम्म
अच्छा आणि तो सगळ्यात मोठा आहे ना
ह
तो गुरुद्वारा गोल्डन टेम्पल सगळ्यात मोठं आहे ना
हो तेच आहे मोठ
ह मग नांदेडचं आहे वाटतं
हो नांदेडच सुरू पहिला नंबर अमृत तर अन मग नांदेड....
हा नांदेड नंतर मनमाडच आहे माहित आहे का?
हो का?
हा मग नंद अमृतसर म्हणजे अमृतसर... मग नांदेड आणि मग मनमाड म्हणजे ते दोन... के काय मग मनमड करावंच लागत... असं म्हणतात मनमाडचा गुरुद्वारा हा... आता बांधकाम चालू आहे त्याच मा खूप छान होतं आधी मस्त येतो मोठ... ठत एकदम
हा
हो आता चालू आहे त्याच हम्म
हम्
हो
ह
तेच ना काम तर बाकी काय चाललंय
बाकी तर काही नाही.... पाय आता कमी झाला बरं...
हा बरं झालं बाबा हम्म... होमिओपॅथीकलाच दाखवलं ना वाटतं तुम्ही...
हो होमिओपॅथीकच चालू आहे माझं....
अच्छा हा मग काय तर.... हम् हम....
हम्म...
बाकी काय म्हणता...
काही नाही बाई आता कसं माहितीय का? आपलं वय झालं आता वयाच्या हिशेबा हून राहिला... आता दुखणं सुखणं चालूच राहणार आहे आता आपलं...
हो ते तर आहेच देव कधी सुखाने खाऊ नाही देत एखादा एक..... कडे सुख आलं की काही ना काही दुखणं खूप न आणतोच....
तथ राहणारता कारण की पहिले दु.... खायचे दिवस होते तर हे होत.... आता थोडस थोडस सुख आलं हो ना थोडस सुख... तर प्रह....
हा मग काय जाऊ द्या आता काय करता मग....
हो ना हम्म.....
काय मग बाकी काय चाललंय....
बाकी काय नाही आता.... मग बाहेर चालले लग्नाला.... त्यांच्या मित्रांच्या मुली लग्न आहे तर....
हम्म.....
हम....
हा काल काल पण गेले होते ना वाटत ते....
हा होळ तुमची तुमची....
हा बोलले होते मला तुम्ही काल जाणार आहेत म्हणून हा....
हा खूप लेट आले होते पप्पा मग.....
अच्छा....
हम्म दोन वाजता आले होते....
अच्छा....
हम्म....
हम....
हम् जेवण करूनच आले होते तिकडनं.....
हो हो जागेच...
हम्म हो ना मी जागेच होते....
हम्म मग काय?
झोपेत नाही ना एकदम आले नाही अभी असता घरी तर मग... काही नाही वाटत! अभी पण नव्हता ना घरी?
हम्म ते पण नाहीयेत ना वाटत ते पण गेलेत कुठेतरी?
हा त्याच्यामुळं म थोडं हेच वाटते ना... येतो ना आम्ही घरी येतो मग. तसा कॉल लावला होता पप्पाला मी पप्पा म्हणे येतो म्हणे लवकरच. पण ते जेवायला वगैरे लेट झालं.
लेट झालं असेल हो.
हम्म!
काही नाही काय सुद्धा आता सगळे असतातच ना म्हणजे गल्लीतले वगैरे पण असतात ना.
हो ना!
एवढा काय लोड नसेल मग?
नाही लोड नाही पण असं वाटतय पप्पा उशिरा येत नाहीत ना.
हा बरोबर आहे त्यांचे मालक होते ना वाट त सोबत कोणी होत ना सोबत वाटतं त्यांच्या. हा मग काय तर!
तरी पण आपल्याला वाटतय ना!
हो वाटत त वाटत त आहेच हो. काय नाही. बाकी काय चाललंय?
बाकी मजेत सर्व, तुझी मावशी ती मनमाडला गेली का?
हो मनमाडला गेली होती ती ते मावशीच अंगणवाडी च काम आहे ना मग ते तिकडे फॉर्म्स वगैरे भरायला गेली होती. काहीतरी कसले तरी फॉर्म्स आलेत हो. तर ते फॉर्म्स भरायला गेली आहे.
अच्छा!
हा फॉर्म्स वगैरे भरते मग आता. हा येईल मग.
स्वामीनि कशामध्ये घेतली ऍडमिशन?
स्वामीनी ते कम्प्युटर काय कमप्युटर ऑपरेटर मध्ये घेतलय.
हो का?
हा त्याच्यात घेतली आणि सोनी मावशीनी पण घेत ली ना मग फॅशन डिझायनिंग मध्ये.
हो का छान झालं मग.
हो तिने पण फॅशन डिझायनिंग मध्ये घेतली ऍडमिशन.
हा!
ती म्हणते काहीतरी पाहिजे म्हणे हाताशी आपल्या काही कमवायला पाहिजे म्हणे असं तस.
हा!
हम्म! ते तिला बसून म्हणजे ती आधीपासून तिचं चालूला चालूच होतं ना काम. मग तिला बसून नाही राहावं वाटत ती म्हण ते काय करायचं म्हणे घरी बसून काही टाइमपासला काही तर पाहिजे म्हणे.
हो ना.
टाइमपासला जर हा टाइमपासला काहीच नसलं तर मग हे होतं ना!
हो बरोबर आहे तेवढंच काही वेळ निघून जातो.
हो म.
आणि स्वामी सोबतही राहनो ते स्वामी ते एकत्र
हा बरोबर आहे तिला म्हणले मी ये कधी येत ते असं तसं बोलले होते पण ती काही आलीच नाही.